हॅलो हा हा ताई हेच तुमचं ऐकून येत इतक छान वाटलं मला गौरायचं अ आमच्या इथं नसतं. पण आणि आम्ही आम्ही घरी इथे गणपती पण नाही ठेवत आमच्या गावी असत. गणपती वगैरे इतकं छान वाट हो आणि खूप म्हणजे इथे शेजारी वगैरे आमच्या मैत्रिणींकडे असतं पण ते पण त्यांच्या गावीत त्या गावीला जातात त्याच्यामुळे आमच्या इथे आमच्या. सा गणपती असत मग ते आमच्या इथे हो पूर्ण सोसायटीचा मिळून आमचा गणपती असतो बाकी ज्यांचं पर्सनल असत ते घरी ठेवतात. पण पूर्ण सोसायटी आम असत पाच दिवस असतो इतकी मजा असते आमच्या इथे पण पाच दिवस मुलं नुसते खालीच असतात पूर्ण अंगेज असतात कशा ना कशामध्ये काही ना काही प्रोग्राम सुरू असतात आमच्या इथे
होय ना मला पण असं बाहेरच वगैरे खूप छान असत मला पण भरपूर आवडतं अस ते मुंबई पुण्याला कसं ते असं गण ह्याचा सोसायटीचाच असतो ना एक गणपती वगैरे ते मुंबईमध्येध्ये एक माझी मैत्रिणी तीन चार साल काय त्यांचं नाव मला आता येणं झालंय ते सोसायटीचं नाव आहे त्याचंचअ, त्यां म्हणजेच गणपतीचं नाव दिलंय त्यांनी सह्याद्रीचा काहीतरी असं हा मग ती ना फुल टू म्हणजे ते दहा बारा दिवस न प्रॉपर बाहेरच असं
खूप मन हो मुंबईला पण मज्जा असते, खूप मज्जा असते. आम्हाला आता बाहेर जायचं कामच नाही पणत आमच्या सोसायटीचं. एवढी मजा असते कारण मुलांना खेळ असते. तर शनिवार, रविवार आला समजा सुट्टीचा दिवस आला कि मग मुलांचे खेळ अस. खाली मग सकाळी दहा वाजेपासून आठ वाजेपासून खेळ चालू असतात. पूर्ण मग मध्ये थोड्या वेळ दुपारी. जेवणाला ब्रेक असतो, मग परत संध्याकाळ झाली चार वाजेपासून परत काहीतरी फॅन्सी ड्रेस असणार. डान्स आणि. कि किंवा तुमचा टॅलेंट शो वगैरे असं काहीतरी ठेवतात म्हणजे. पाच दिवस खूप मजा सकाळ संध्याकाळ आरती असल्यामुळे सगळे जातात. हा प्रसादही छान सगळ्यांचा वेगळा वेगळा प्रसाद असतो. खूप छान वाटतं खायला पण छान वाटतं वेगळ्या वेगळ्या. सगळ्यांची टेस्ट जरा वेगळी असते. आणि त्या कसे सोसायटी वाले सगळे एकत्र येतात. आणि सगळे भेटतात, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. म्हणजे पूर्ण अस उत्सव नाही सगळे रोज डेली. कसम सगळे बिझी असतात. सगळे जॉबवाले आहेत बायक आपण जॉबवाल्या. मग एवढं भेटी नाही होत फार कमी लोक भेटतात. मग त्याला या निमित्ताने गणपती नवरात्राच्या निमित्ताने सगळे खाली भेटतात.
भेटतात होय. त्या ते बाार सिटीमध्येध्ये खरं एवढंच असतं म्हणजे ज्यावेळेस फंक्शन. व असेल त्या ते भेटायला वगैरे पण छान वाटत. हम्.
इवन नवरात्र असले कि मग नऊ दिवस पूर्ण गरबा असतो खाली. आरती असते. मग तेव्हा पण नवरहात खूप छान मला थर्वशीीषचा. एक दिवस ठेवतात. सगळ्यांनी मिळून करायचं मज्यांना जॉईन व्हायचं तर येत. जॉईन होतात म्हणतात अथर्वशेष आणि जे सिनियर सिटीझन आहे. त्यांच रोज भजन असतात गणपतीमध्ये पण इतकं म्हणजे त्यांचे भजन असतात छान.
हा.
आपली इच्छा झाली तर जाऊन बसायचं तिथे.
नवरात्राला पण जात म्हणजे नवरात्राला नऊ दिवस ते जाता तुम्ही असं ढोलप. तकावेेज.
नाही नवरात्रात नसते ढोल गणपती जास्त.
फक्त गणपतीतच का.
गणपतीत जास्त आहे नवरात्रात गरबा असतो मग ते आमच्या सोसायटीचाच गरबा आहे. का छान नाही की आम्ही बाहेर कुठे जातच नाही आणि बाहेर जायचं. म्हटलं की मग तिकीट काढा चार्जेस भरा त्यापेक्षा. हो बाहेर गेला की चार्जेस असतात जे मोठे इव्हेंट वगैरे करतात. मग तिथे ते चार्जेस असतात.
होय का. हम् मला काय एवढा संपर्कच नाही माझा बाहेर.
ते. आणि मग ते बाहेर गेलं की कसं मग ग्रुप तरी पाहिजे आपला ग्रुप गेला ना की मग माझ्या तिथं अन ओळखीन. च्या मध्ये जाऊन गरबा काय करणार असं वाटतं मग त्याच्या पेक्षा असं वाटत. तर आपल्या सोसायटीचा छान मोठा ग्राउंड आहे. थेच चांगला होतो आपले सगळे फ्रेंड्स असतात.
होय.
त्यांच्या सोबत खेळण्या डान्स करण्यात जरा मजा येतेग आमची. आमची खूप धमाल असते नवरात्रात आम्ही चार पाच जणी आहोत. मग असं बिलकुल धरून मग आम्ही एकमेकांना मस्त करतो गरबा. ह म्हणजे बाकी सगळ्यांना आऊट करतो आणि आम्ही आमचाच सुरू ठेवतो सगळ्या आम्हालाच बघतात खूप मजा येत मग सगळ हळूहळू आम्हाला सगळे हळूहळू जॉईन होतात मगकी आरे हे छान करता ताय ह्याचा ग्रुप छान करतोय म आपण पण ह्यांना जॉईन करायच.
जॉईन करायचं होय आणि वेगळं काय असं तर म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी कसं आहे तर मुंबईमध्ये मी बघी तल ना असं प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी प्रत त्येक जण वेगळ म असं बघायला एवंढं इंटरेस्टेड नसतं पण सगळी एकत्र अस रील्स करत असतील तर छान वाटत ते.
हो हो म आमच्या इथे तेच ना आमचा ग्रुप कसा आम्ही म्हणजे थोडा स्लो पण करतो. फास्ट पण करतो मग ज्यांना स्लो ये तर ते येतात जॉईन मग थोडा पास केला कि ते बाजूला होऊन जातात. मग ज्यांना फास्ट होतं ते जॉईन करत म खूप छान वाटतं.
होय न
मग नाहीच जमलं कोणाला तर मग आम्ही आमच्या आमच्या पाच जणी साईडला आम्ही आमचं आमच करतो म आणि बा मग होतात म हळूहळू तो ग्रुपच होतो मग एक ग्रुप दोन ग्रुप चार ग्रुप ते हळूहळू तसं होऊनच जात पण नऊ दिवस खूप मजा असते तेव्हा पण.
हा
आमच्या इथे मग खाली स्टॉल पण लागतात नवरात्रीचे संध्याकाळपासन हा मग सगळेजण कोणी बनवल आणत कोण बाहेरून विकत आणत विकायलाच पण छान असत. ह आम्ही पण लावतो बरेच वेळेला स्टॉल. मुलांना वाटत आई सगळे लावतात मग आपण पण लाव लाऊया मग लावतोस काहीतरी सोलकडी ठेवायची.
हा
म ला लास्ट इयरला अस मुलांनी चायनीज भेळ म्हणून आम्ही ठेवलं होतं म ते मुलं उभी राहतात स्टॉलवर चायनीज भेळ बनवून मग तसं ते ठेवलेलं.
होय.
असं हो त्याच्या लास्ट ला शेगाव कचोरी असते तुम्ही तुम्हाला माहित असेल.
हम्म शेजावं अं
शेगाव शेगाव. खान्देश साईडला आहे शेगाव म्हणून गजानन महाराजांचं मोठं आहे ते
हा हा हा
ली खूप फेमस आहे कचोरी मग ते आम्ही ठेवलेलो बनवून.
हो का मला काय एवढ्या अशा आयडियाच नाहीत. म्हणजे त्याच्या तर नाही असं काहीतरी इकडे गावी कस असतं एवढ्याला म्हणजे त्याला कोण जास्त असं महत्व देत नाही.
हा
आणि कोणी हा इंटरेस्टेड पण नसत जास्त कुणीच म्हणजे प्रत्येक जण कस प्रत्येकाच्या आपआपल्या कामात असत. आणि आणि इथं कसं असतं प्रत्येकीला रेस्ट्रिकशन म्हणजे हे नाय करायचं अस नाय करायचं.
गावी गेलं की तसच असत बरोबर. अ ते नाय अस तस आमच्या पण गावी तसच असतंय. गेलो की साडीचं नेसा
होय
पण आम्ही कसं थोडे दिवस जातो त्याच्यामुळे काही एवढं वाटत नाही की जायचं यायचं आपलं थोडे दिवस.
एवढे काय घरातले बोलत नसतील होय.
हा नाही नाही बोलतात पण आता सवय झाल्या आता खूप वर्ष ल आ आ रु रु अस आहे त्यांना अक्सेप्ट केलंय आपण कसं आहे आपण क्प करायचं ऍडजस्ट करायचं होऊन जातं ते थोडस वाटत सुरुवातीला पण मग होऊन जात
होय
आणि मग नंतर इथे मैत्रिणी वगैरे आहेत त्याच्यामुळे मग काही वाटत नाही असं आणि फुल सणवाराच म ग धमाल करतो आणि मग बाकी दिवस पण आम्ही काही ना काही चालू असते कोणाचा बर्डे आला बर्डेची पार्टी करायची आपलं स्वः घरं प्रत्य आप काहीतरी बनवून आणायच मग ण डबा पार्टी आपण जस म्हणतो तस मग तसं काहीतरी करायचं म्हणजे एकमेकीना दुसऱ्याच्या हातच खायलाही मिळतं आपण आपल्या हातच खाऊन खाऊन कंटाळतो मग त डबा पार्टी करायला हो मग ते मग तेच थोडं थोडं जास्त बनवलं कि मग प्रत्येकीने मग आपल्या आपल्या डाब्यात परत भरून घ्यायचं एकमेकींचं कि म्हणजे मग घरच्यांना पण थोडी थोडी टेस्ट मिळते सगळ्यांच्या हातची ब आणि खूप दिवस झालेय तर मग चला आज डबा देऊया ताट देऊया की अरे तू काहीतरी बनवून आण आज खूप दिवस झाले कोणाच्या हातचं खाल्लं नाही असं चालू असतंय आमचं. हा सनवारामध्येध्ये पण असत काही वेगळं बनवलं. की चला हा तिला तिला तिला द्यायचे असे जेवढ्या माहिती नाही त्यांचे डबे भरायचे. थोडं थोडं देऊन यायचं मजा येते तेव्हा आपण छान. मस्त आता उकडीचे मोदक जे आता गणपतीत बनवतात. सगळ्यांना आवडतात मग एक जण अदी छान बनवते मग तिला सांगायचं. अरे तू बनवणार आहे ना मग आमच्याकडे पण जरा चार चार चार चार. सळ्यांकडे पाठव कारण आम्हाला जमत नाही तेवढ छान. पण तेवढे असं छान नाही जमत मग.
काल एक ताई भेटल्या होत्या त्यांनी प्रॉपर सगळी रेसिपी सांगितली उकडची मोदकची. त्यांच्या तिथं कसं अ कोकणामध्ये ते जास्त असतं ना. हम् हम्म पण ती मला उकडच जमत नाही.
नाही नाही खूप छान होत. मस्त होते मी म्हणजे सुरुवातीला मी पण घाबरायचे पण आता एक दोन वर्ष झाले. म पण ते युट्यूब वर बघून बघून थोड शिकले आणि मग आमच्या का ू आहेत आमच्या गावी तर मग त्या बनवतात मग त्यांनी एकदा बनवून दाखवले
हम
मग तसंच करून पाहिलं मग का एक दोन वेळा केलं की जमते मग बरोबर छान होते हा.
होय ना.
छान म छान उकळ दिल्यावर पण छान मळायचं ते तांदळाचं पीठ.
म्हणजे पहिलं पाणी उकळायचं आणि त्याच्यात ते पीठ हे करायचं ना.
हो हो आणि मग तर झाकून द्यायचं एक दहा मिनिट आणि मग. परत दहा मिनिटांने त्यांना छान मळायचं.
हम्म हम्.
हा अज कोरडं लागत असेल तर थोडासा हात लावायचा पाण्याचा. छान होते मस्त होते.
हो ना.
खूप मस्त छान होते आणि ते गरम गरमच छान लागतात. थंड झालं की मजा नाहीयेत ते गरमच छान लागतात.
होय आमच्यात कस ते ह्याच्या बनवतात. अ नाही का काय म्हणायच त्याला ते सारणाचे वगैरे नाही का.
हा तळलेले अच्छा तळले आमच्याकडे पण तळलेच करतात. पण हे नवीन जरा वेगळ्या मुलांना आवडतंय
होय होय आता मी ते मागच्या वेस ट्राय केलं. ते ऐका ना ते एक कॉल आपण दोन तीन दोन तीन वेळा करू शकतो. मी तुम्हाला रिटर्न करते अजून ह आहे ना वेळ तुम्हाला.
आहे.
हा ठीक आहे का.